हा बोल की.
बोल की काय करायल्यास.
काही नाही बघ बसले तू काय करतेस. हम्म आवरला स्वयंपाक
ह चालय ब आतार करून
आमचा पण चालू आहे बघ आणि
ह
म्हणतेस मी काही नाही ते. शेजारी शेजारचं बाळ येते ना आमच्यात केव्हापासून झोपलंच ते उठे ना. आता उठलेय खेळाले त्याच्या संघा बसले होते मी पण.
हम्म हम्म. हा.
तू काय करायला लागलीस?
ती पण आता जरा भात करत नाही मम्मी गेली होती ना बाजारला. मग बाजार करून आले आहेत का?
हा.
हम्म विद्या आले विदीत बाळ लागले बाई.
चल मान.
माग आता हम्म चल म्हणून लागलाय.
आणायचं कुठं तर नेऊन फिरवून.
कुठून जाचं.
दादा आम. म्हनाय लागलाय ते बाळ वरडा लागलाय घे म्हणून घे म्हणून सांगाले.
हा हा.
दा दादा आमच्या आगाबाच आहे का नाही? जरा घे ना बघ बाळाला.
घ घेऊन फिरव मणा की जरा.
पण फिरव की जरासं. हिरवत नाही घेतलाय पुड्या झोपलेला उठलाय आवाज ऐकून. आणि अग ते घेम.
हा हा.
हा हा.
आणि काय मग काय म्हणता.
हा थांब एकच मिनिट चाल एकच मि एक एकच मिनिट थांब ग का. गाठ पडली शनीता आता सांगून जात उद्या की आहात आता काय करणार. या की आत्ता. या बोल ग.
हा सेल लागलाय सर खंजे मध्ये बघायला जाऊ या की.
हल अ ते मयूरमध्ये एक. कन्हैया मध्ये भरपूर दुकानात सेल लागला आहे बघूनया की आपण खूप छान छान. साड्या वगैरे आहेत.
होय काय हे की आहे खरं पण पैसे कोण देणार आपल्याला.
घ्यायचं कुणाकडून तर घरात घ्यायचं तुम्ही जॉब करताय ना मग तुमच्याकडे नाहीत काय पैसे
पण काय मॅडम असतात सगळं घरच जातातान बरं ठीक आहे आमच्या दादाकडून घेऊन येते.
फिरयला जायला हवं.
हो ठीक आहे. ओके ओके म
दादा दादा देतात का तुमचे?
येतो आमच तस. पैसे त्यांच्याकडेच नसते तुम्हाला माहिती आहे की.
दादा सांगायच. चो पगार झाल्यावर द्या म्हणून परत देते मी तुम्हाला?
होय का बरं ठीक आहे.
आं.
क ठीक आहे म्हटलं. मग तो दादा आमचा मग त्याच तर मला उद्या कळेलच आल्यावर
हा चालेल की.
हम्म
आणि काय म्हणताय मग
काय नाही बघ. निवांत, तुमचं स्वयंपाक मम्मी करायला लागलिया बाळाला घेतल्या आहे एका हातात. आणि करायला लागलिया. हम्म
आज काय स्पेशल केलंय काय?
स्पेशल असं काही नाही बघ. चपाती हो चालेल जाऊया स्पेशल म्हणजे गवारीची भाजी चप पती भात न डाळीची आमटी झाल.
ह हा
स्पेशल काय नाही.
हा हा
आणि काय म्हणतेस?
मग आणि काय म्हण
काही नाही हा हा
हम्म त्यामुळे
पनीरची भाजी कशी करतेस तू.
आ
पनीरची भाजी कशी करते? तुला म्हणलं ऐकू येत
पनीरची होय, हॅलो
हॅलो, हम्म हा, हा, येतोय आवाज बोलकी, हा आवाज याल बोलकी
हां बोल
पनीरची भाजी कशी करत्यात म्हणलं
पनीरची भाजी
ते
ते आम्ही पनीर घेऊन येतो मग मसाला करून घेतोय. आ आ टॅमॅटो कांदा वगैरे सगळं भाजून वगैरे मग मसाला करून घेतोय.
नको. हॅलो
खोबर पण घालताय की
खोबरं घालताय सा का नाही?
हो. खबरं झा परत टॅमॅटो.
बरं.
आ
हा मग सगळा मसाला करून घेऊन मसाले पहिले भ हॅलो.
बर हा ऐकू या लय मला बोला. हॅलो
हा आणि मग सगळं भाजून घेऊन मसाला करून घेऊन म मसाला पेला भाजून घेतो आम्ही तेलात.
हां.
हॅलो मग थोडं दही वगैरे घालून मग प दही वगैरे घालून मग फोडणी टाकते.
होय का हा हा.
हम्म तुम्हाला कोणती भाजी आवडते?
मला सगळ्यात जास्त भरलं वांग आवडतं त्याच्यानंतर पनीरची आवडते. ते भाजी मला.
हा आणि काय आवडते?
आणि अ बाहेरचं खाद्य म्हणलं तर लोणी डोसा हनुमानवाल्यांचा.
हा मंचुरी वगैरे आवडत नाही?
मंजुरी नाही आवडते वास आला ना मग खाऊ वाटतं ना आपण माझ्या मैत्रीण ते खाऊ देत नाही मला. गाडी पळवत्याच थांबवतच नाही तिथं गाडी.
हा हा
एक्सम
खायचं नाही म्हणून सांगित कर नाही म्हणूनच करत राती. तेच डॉक्टरांनी सांगितलेत ना बाहेरच खाय नाही म्हणून.
हो सांगितलेत बाहेरच डॉक्टरनी खायचं नाही मग गोळ्या दिल्यात डॉक्टरांनी.
गोळ्या खाल्लाय काय सकाळी तर खाल्लेला मी बघाय नाही सकाळी पण खाल्ला नव्हता.
ते शिवकन्या मॅडमांना विचारा की जरा खाल्लीत क नाही.
होय काय विचारते विचारते जरा थांबच.
चुर्रा चुर्रा झाल्यात गोळ्यांचा असल जुना दिला वाटतं गोळ्या मला
अ हा
हम्म
मग आणि?
आणि काय मग काय नाही बघ निवांतय.
हम्म हम्
हं
मम्मी काय कारली?
चालतय! ह
फोन करते थोड्या वेळा न आणि
हो हो चालेल चालेल बाय बाय हा हा चालेल बाय बाय.
हा बाय!
हा चालू असू दे.
हा